हॅलो. काय करायलास रे?
काय नाही वगर वगैर बसलेलो.
जेवलास?
जेवलो. तू?
जेऊनच दवाखान्यात गेलेलो रे. ते दाताचं- कॅप बसवायचीय.
बरं.
तिकं माप द्यायला गेलतो. रक्त काढला बाबा तिनं दातातण.
ते क ते काहीच करत नाहीत व्हय सगळं?
नाय काय नाय त ते- अ सिमेंट भरल कि ते बसायला लागतंय व्यवस्थित. हे एक असत्या मंग त्यांचं.
हां. नेमकं केलं काय? तुझं दात किडलेलं पहिल्यांदा किड काढली असणार.
हा. साफ केला सगळा.
मग त्यात सिमेंट भरलं असणार.
पहिला कीड काढली. नुसता वरचा वरचा साफ केला पहिला. नंतर- मुळातन साफ केला तो मुळ, आत मुळ असत ना दाताच?
तिथपर्यंत साफ केला तो.
हा.
आणि म नंतर परत सिमेंट भरलं.
हा.
आणि मग आज गेल्यावर भरलेलं जे सिमेंट आधीच काढलं.
हा.
नवीन सिमेंट भरलंय. आणि मग नंतर- ते माप घेतलं. ते माप घ्यायसाठी हिरड्या बिरड्या कट - केल्यात. रक्त काढलय रक्त आलं त्यातन. त्यानं सांगितलंच सांगताना- जरासं रक्त येत, थोड्या वेळासाठी. आणि दुखलं पण जरासं. हम कायत करा तिकडं म्हणलं.
बरं.
काढली जरा. बाबा काय करायचं
हं. हं.
बोलायलो म आता. अ
सोन्याची बसवलीस का कॅप मग?
हहां. नाही नाही प्लॅटिनमची.
लॅट्रिनून घेऊच तिसे ह वा स्या दिवसोलस
हा, सोन्यागवला नाही रे तथं.
हा हा हा,
सोन सोन्याला शोधत पण बसणार म्हणल फ्लायटलाक मिळत.
कुठली कुठल्या दाट्या लावशल त एक.
हा, कुठल्या म्हणजे खालच्या साईडची दाड. रुच रुचीकच
अरे असं असा तोंड उघडल्या अस चकाकागाला माय रे.
बर बर.
आता खाऊनचा खालाय त का?
येतंय की,
कसं तर वाटत अस ना कॅब घटल्यानंतर.
कॅब अजून घालायचं नुसतच आज माप. देऊन आलो ती कॅब बनवतात ते माप आपण आपल्या दातला बसायला पाहिजे ना.
हा,
ते काय हे पकडी नावळायला लगेच.
हा हा, आणि मग ते एकदा घाटली क कशी काय निघत नाही.
निघतात ते आपो आप नंतर म्हणजे त सिमेंट. नाही अटॅच केलेलं असत रे. सिमेंट वगे बरते मग. ते शिमेंट सजन सजी अस निघत नाही.
हा हा, त तरी म्हणजे शिव्या घालू वाटतात आपणाला नंतर नंतर.
हा तेव ना तेवढं होते.
हम्म,
हम,
चालतय की आणी.
आणी काय निवांत.
हा हा,
तुझ काय चाल्लंय?
काळालं.
तुझं काय चाल्लंय म्हंणल?
माझं क नाई बाबा.
हम हम,
हा,
कॉलेज कधी चालू होणार आहे क झालं नाई अजून?
कॉलेज नाही अजून तरी काय लवकर नाही सत्तावीस अठ्ठावीस.
ह ह ह ह,
बर पाऊस आहे का तुमच्याकडें?
हाय की, चालूयेना पाऊस.
मागापासून चालूये सकाळी एवढा न्हवता.
हा, तू बारीक आहे खरं एवढा मोठा नाहीय.
तरी नशीब पडला तरी.
हा ते हे होतं ना ते मध्ये अलणीन तरी चालू होतं ना.
काय काय विश तुझ मला काय माहित नाही त्या बाबतीत.
ते काय असते माहित अल्ली ना म्हणजे.
आ..
तर समुद्र आहे की नाही कुठला समुद्र आपला? महासा अ हिंदी महासागर
हा.
तिथं कि नाही तिथलं तापमान वाढतय.
बरं
तिथलं तापमान वाढल्यामुळे तिथली जी गरम हवा वगैरे असत्या
हां.
सगळे आपल्या इकडं येत्या
हड
आणि त्या गरम हवेमुळ आपला पावसाळा जो असतोय तो लांबला जातोय. ढग जे असतात ते येत नाहीत, नुसती हवा येतीया ती गरम.
हाय
ते असं होतय आणि ढग जास्त तो परिणाम त्याचा भारतावरती होतोय जास्तीत जास्त कारण ते जवळ आपल्या इकडनं आहे ना
बर.
तो पाऊसात पावसाळा लेट होते तेहे दल दोन ते सात वर्षात होतच असते ते आलमन येतच असतय. दोन ते सात वर्षानंतर
तेच मध्ये मध्ये ते बघीतलेलं म्हणतात कि ते ढग कायं आता गायब झालत इंडियावरंन सगळं
हा हा ते तसच होत ते वाऱ्यामुळं ते ढग हो थोड्या वेळ माघ सरखतात रे. ते वार रहितना जास्त तिकडून
हा हा हा
हा त्यामुळे तेढग इकड तिकड सगळे सरक त्यात मग म्हणून हे होतंय पावसाळा पुढे गेला. अस हे आता काय झाला सडा, काव काव चालू झाल्यावर आले. पण तरी पण आत्ता सुरुवात आहे खर, बारीक बारीकच आहे काय एवढा जास्त नाही आता पाऊस. तर मग लगेच बदल झाला गरमच होत ते आता जरा गार गार झालं वाटायला लागलं.
हा. ते झालं सोड पण एवढं ऊन असणार की एवढं ऊन पडले केव्हापासून ऊन आहे ऊन बघ तेच आणि मध्ये ये झालेला ऊनाळा आस त्यामुळे जे ढग तयार झालेला असणार आज समुद्राच्या इकडं.
हा
तेचा पाऊस येणारच किती पण काय केलं तरी
ते येणार हेत फक्त हाय त्या ठरलेल्या टायमिंग वर नाही येत ना. बाकीचे परीना बाकीचे पण परिणाम होतात ना मग त्याचे जे पण आपल्या याच्यावरती.
हा शेती बिन पेर परिणाम होणारचय आहे याचा
हा
तरी पण जरी ते आत्ता म्हणता की नाही पुढे जाऊन पाण्याला येता नाही येणार कमी पडणार आत्ता जी धरणाची काम आहे पुढे जाऊन पावसाळा पडणारच. जी ढग तयार झाले ते ना भरणारच त रे तेे
पण कसयं माहित ये का ते, ते अल्नीलोच आहे की नाही तापमान वाढते ते प्रदूषणामुळे पण वाढते.
हा -हा,
मग असंच जर ते नाही त जास्त दिवस राहिला आलं नाही ना ते नऊ ते बारा महिने राहतेय आलनेन असा विषय आहे, हा तस म तेवढ्या वर्ष पण राहू शकतंय, बारा महिने झालं मग तेच तेव्हा एखाद वेळी दुष्काळ पण येऊ शकते.
तेच मग आताच पाणी संपलं धरणातनी ति त तळालाय त्यांनी काय वर्षभर पाणी जात नाही.
पैसे देऊन मिळणारं पाणी पण मिळणा झालेय.
तेच आता सगळं पाण्याच टंचाई यात आता परत पावसाळा चालू झालाय, तर बघू काय करतात पाणी आली आपल्या इकडे अजून एक दिवस आडच सोडा लागलेत पाणी.
हा,
काल आलेलं तुमच्या इकडं पाणी?
आमच्या इकडं काय माहित नाही, कारण आमच्या इकडें पण असं रोज ना
हा तेच आमच्याइकडे पण नाही, आमच्याइकडे परवा आलेला
आणि जरी सोडलं तरी अशी मोठठी नस
ह बारीकच असतंय टाक्या पण भरत नाही, चढतच नाही टाकित.
दररोज भाडणंय आमच्या तिथ ते, ते वरती पाणी येत नाही बॅरलन चढवावं लागते मोटर ने.
तेच चाललंय आमच्याकडे पाणी चढत नाही टाकीत.
हा,
भरून ठेवलेलं, मग बाकीचे बॅरल वगैरे भरून ठेवलंत बाहेर.
हा ते आता ते ठेवायला पाहिजे ते.
व्हय, मग आजून काय म्हणत्या? काय नाही बघ हाय निवांत. येतो? होय. चला फिरायला जावा कुठं तर तुम्हाला पण सुट्टियेत. आम्हाला पण सुट्ट्याच हायेत, चला कोकणातच जाऊया. पाऊस मस्त चालु झाला आहे, तिकडं कोकणात पण. चालला तिकडं, मग पावसात कोकणात ढच की
काय हिल स्टेशन?
हिल स्टेशन कशाला लागते कोकणात, आता पावसाळा चालू झाला म्हणजे थंडी.
हम्म, चालतंय जाया कुठ जायाचं? कधी जायाचं? आमाला सागं.
बघ, आता गाड्या का सगळ्यांना मिळू शक शकणार का असं नाहीच.
हे बघ आपल्याक हा ते झालं. नाही, तर मग आपल्या कोणाकड? किती जण ये ते त्या मधे फोर व्हीलरचा डिपेंड आहे.
हा,
गाड्या
मग तेच की किती जणचा बघायला पाहिजे अन जा म्हणलंस तर आपल्याला काय भरपूर ठिकाण आहेत जायाला बग कुठं जायाचं त्याच्यावरती पण आहे. त्या एक साईड रत्नागिरी अन एक साइड इकडन गगन बावळ्याकडनं आणि वरण पण जात ते राधानगरीतन तीन ठिकाणांहुन रस्ता आहे आपल्याला.
हा-हा.
त्यातलं स सगळ्यात भारी जायाचं ठिकाण म्हणला अस तर राधानगरीकडनं मस्त आहे घाट तो मस्त आहे. फोंडा
काय?
फोंडा घाट मस्त आहे म्हणलं जायाला. आणि तस नाही ह्या करोड पण चांगला घाटसो.
काय येता ते ठिकाण? आणि त्याला येणार मग त्याच्यावर डिपेंड आहे खर्च किती येईन आपल्याला?
हा. ठिकाणा वरतीस की कुठ-कुठ फिरायच जाऊन जाशाल बघ आता जर आपण ह्याच्यातन गेलो. अ गगनबावड्यातन गेलो समजा. करू करावा वाटत नाही तर का आपण वैभववाडीत पहिला आज सकाळी बसलाच की दुपारपर्यंत देवगडला जातोस. रस्ता चांगला झालाय पुढं आता त्यामुळे मग देवगडला जाऊन देवगडला जरी स्टे केला कि नाही.
बर.
तरी काय वाईट नाही कारण ते देवगडला बीच आहे.
हा.
किल्ला आहे तिथे देवगडचा.
हा.
आणि तिथनं देवगड मधनं कुणकेश्वर पण जवळ आहे.
बर.
मग असे देवगड कुणकेश्वर होतय आणि मग ते पुढं एक रात्र राहीलो असतो तर मग ग गणपतीपुळे एका रात्रीत.
हां.
गणपतीपुळे रात्री लांब आहे तिथन.
बरं.
एक रात्र जाणार गणपतीपुळ्याला जायाला.
हां-हा.
म गणपती पुळेतन काय मग आपण रिटर्न रत्नागिरी करून इकड आंब्यातन कोल्हापूर. असा प्लन ठरतोय बघ.
आलती एवढं अश ना त्यावती बघ. सऱ्या ग्रुपवर टाक ग्रुप वर कोण-कोण तयार आहे बघ याच्यावर ठरव काय पुढं.
हा.
चाल चालते करतोला एक पाच दहा मिनटात थांबलं.
कारे काम आहेत का जास्त तुला?
होय काम आहेत दोन तीन, दहा मिनटाय च आहेत, करतो थांब दहा मिनटं.
चालत चालतय.